ॅ हा बोल की हा येत
हम मी आता एक तुला रेसिपी सांगतो
हां
चोले भटोरेचे कसं करायचं ते
बरंबरं
पहिल्यांदा छोले भिजत घालायचे
हा
आणि परत मग त्याला अम एक दोन एक पाच सात तास मिजत घालायचं छोले आणि परत मग कुकरमध्ये शिजायला घ घालायचं
हम्म
आणि त्याच्यात आपली ज. चहा पावडरची पोटली बांधून नाही तर टाकायची शिजवताना
ह चोले भिज होत मग गरम पाण्यात ना.
हा गरम पाण्यात भि घालून एक पाच सात तास भिजल्यावर शिजतेच की कुकरमध्येध्ये
हा हा.
मग परत मग त्याला शिजवून घ्यायचं आणि परत मग ते मसाला सगळा आपला हे करायचा.
हम.
कांदा टॅमॅटो.
हम्म.
आणि आलं ल आलं कोथि लसूण तेशी त्याची पेर भाजून ते त्याची प्यवरी करून घ्यायची.
हम्.
आणि मग परत त्यात खडा मसाला वापरायचा. छोले बि शिजायला घालतोय त्यात
त्यात हा.
त्यात दो दोन लवंगा.
हम्.
परत दालचिनी तमालपत्री असं शिजून घालायचं आणि मग ते शिजून झालं की मग ती प्यवरी केलेली असते. त्यात मग ह. ते भाज चांगलं तेल सुटीपर्यंत अस भाज तेि मसाला भाजत राहाल.
हम्.
आणि मग ते. परत ते शिजवलेले छोले मग. त्यात लाल तिखट गरम मसाला छोलेचा मसाला अस सगळे मसाले वापर. उरून कर.
हम्म
ते भाजून तेल सुटीपर्यंत चांगलं भाजायचं त्याला.
ह
आणि परत मग. ते छोले त्यात घालायचं आणि. चांगलं त्याला म्हणजे शिजून द्यायचं तर अशी तररी यायला पाहिजे असशी. शिज शिजवून द्यायचं छले.
हा हा.
अस करायचं आणि भटोरेच मग दोन वाट. मैदा घ्यायचं.
हम्.
आणि त्यात आपलं जरास दही घालायचं.
हम्म
आणि दही घातल्यानंतर मग. त्याला ते मग न मळाईचं पीठ.
हा त्याला काही मोहन बिन घालायला नाही का.
ज तेला दोन चम घालाय म्हणे ते मैदा. हे असते ना त्यामु मग ते तुटणार नाही. माग परत त्याला मग हे करायचं. दही वापरून मळत नाही चांगलं होते ना.
हो हो.
मग परत एक दो एक तासभर ते हे करून ठेवायचं. म्हणून ते. आणि परत एक तासना आपलं जरा जाड झाड झाड असं.
बा लाटायच आणि तेलात तळायचं.
पुरी सारखं.
हा मग कोण कोण. असं ना ते नान म्हणून नसतंय का तशा पद्धतीच पण करत क कोणकण.
हा हा.
मग ते तस केल करून मग ते तेलात तळायचं मग. खायला घ्यायचं मग त्याच्यासोबत कोणकण. कांदा टमॅटो आपलं काकडी वगैरे सॅलड आपलं. घेतेत कोण कोण खायला. खास करते.
सुपेम.
जो काय अभ्यास कराय लागलाय काय.
हा अभ्यास करायला लागलाय.
हम ह.
के फोर कायट दिले काढायला.
दिल्त रे हा.
आतापासून पाठीमाग लागायचं ह एक तास लागतेो. हम्म.
आमच्या इ त इथ कवट्यात मग दसरा वगैरे मोठ्ठा असतोय ना
अय
ह दसऱ्यात आमच्यात दारू उडत्या
हा
दारू मग असं देव बसते त्यावेळी आमच्यात ते दारू करायला चालू करत तथं सगळे मंडळ आता गणपती उत्सवामध्येध्ये कशी मंडळ असते ना तशी मंडळ असत आमच्या इथं
ह हा
मग ते मंडळ असं सगळे जण मिळून प्रत्येक मंडळाच एक एक ते पहिलं छान पाऊस कस पाऊस डत नाहीत का ते छोट छोट असत तसल पाऊस आमच्या इ हा मोठ त्याला आम्ही आमच्या शिमटो म्हणते ह हा म ते दारू भरून मकण वेगवेगळ्या पद्धतीच करते कोण कोण
हम् हम
कोणा अस हा बनवायचंच आणि ते दसऱ्या दिवशी रात्रभर ओडते ती पालखी आमची सगळ गावातन फिरते ना
हा हा
मग ते रात्रभर ओडते आमचे इथ दार होते छान असते मघाला
मग त्याला किती दिवस असत यात्रा
यात्रा एकच दिवस असते दसरा म्हणजे कि दारू बनवत नऊ दिवस पण ते आधी नऊ दिवस सगळी तयारी करत असतात ना
हा हा
मगे दारू ते उडवायचच ते देवाला जेवढं बनवले ना तेवढं सगळं ते रात्रभर तेवढवायचंच हा असं असते आणि देवाचं आमच्या महात्म्या पण तस आहे ना
हम हं
त पूर्वी असं म्हणजे कुठले हे कुठले तर मुने येत देऊ म्हणजे देऊ नाही ते मग असं जंगलातन जायचे मग त्यावेळी जंगल असल्यामुळे मोठे मोठे प्राणी वगैरे अस ते हे करायचे ना हल्ला करायचे मग ते असं रात्रभर ते उडगतते असं त्यांची बहिणी इथंच कुठ तराम जगा होतय
हां
ति त्या बहिणीला भेटायला म्हणून जायच
हा हा
मग ते असं अं हे मग ते आ त प्रताप आहे कित्येक वर्षापासून चाल चालत आज आज तागायत अजून त काय बंद झाली
बंद झालेले आहे हा हा
त्यामुळे ते म्ह मीहाय आणि आता ती दसऱ्यात उडते ती उडते दारू आणि आता आषाढी एकादशी दिवशी पण उडत्या खरं एवढी दसऱ्यावर जास्त उडत नाही आता हे बनवायला चालू चालूत की पोरं बनवाव लागलीत तेव्हा खरं आत्ता कस असते सगळेोठ्यात पण काय नसते ना
हां
कठ कोळ कोणाला इच्छा असते तच तेवढे एवढ होते आणि दसऱ्याच्या वेळीस सर्रास सगळं गाव उडवत ते कुणाच नवसाच असते असं पण असते आणि वेगवेगळं अस प्रकार असतात त्यात ते फुगडी
त्यांना
हा फुगडी खेळताना ती मुली फुगडी खेळते तशा पद्धतीची तेी दार उडवते आ परत ते असं प हि पाच काय त्रास म्हणते ते उडवतानाग नाही ते असं धबधबा ते असं करतात
आणि ते मध्ये काहीत विमानाच स्ट्राईकच काहीत झालं नव्हतं का तसलं पण काहीत बनवलेलं मागच्या वर्षी छान होत असं वेगवेगळं वेगवेगळं असत
असस्ते का
म्हणजे बघायला पण छान असते पण ते तेवढंच धोक्याचं पण आहे हा ते पांढरी दारूली आणि सगळं ते असं वाळवू बिळू असते त्यामुळं ते असं स्फोटक स्फोटक कडक असते त्यामुळे तो आवाज बिवाज पण असलही मोठा होते
होर
आणि हा पण तेी पाक दही नाही कोण असं बघायला आमच्या गावातली एवढं उत्सुकतेनं कोण जात नाही बघायला ही बाहेरचेच असे लोक मुंबई पुण्याची जास्त यथे आमच्या इथं बघा
देव कोणता आहे
देव ते विराट सिद्ध म्हणून आहे
हा ह
तेब आणि आमच्या देवाची चार वेळा आरती होती्या
हो
देऊ शत न हो
ह हां पुजारी तुमच्याच गावातले असतील
आणि लई म्हणजे बाहेरचे लोक लय मानतात आमच्या देव
हा हां
रावण सोमारात घ्या असत्या हम् यात्रा भरते चार सोमवारी
हा हा
दसऱ्याच्या वेळी काही यात्रा बित्रा नसते ना ती फक्त दारूच असते दसऱ्याच्या वेळी
हा
आणि त्यामु छान वाटते बघायला ते मस
हम्
पणा अशी पालखी मग गावातन ेत फिर पण एवढीला हुशार नसते रात्रभर न आता आषाढी एकादशीला
हा
तेवढेच एक चार पाच तास उडते दार
होय दसऱ्याला मोठा असते त्यामु
ऱ्याला रात्रभर अस आम म्हणजे आम पाटलांचच मान आहे ना त्या आम्ही सोनं लुटल नाही तिथं ते ती पालखी फिरली की दार उडायला चालू होते
हा हा हा मग कशाच असतोथ
नैवेद्य त्यांना काय आपलं नैवेद्य काय चालत नाही तिथं फक्त ब्राह्मणच नैवेद्य करत त वल्ले पडते ना
होय मग कशच असत
ते सोपकच सगळं त्याला बिन मिठाच असत आता आमच्या इथ बाक कोण कोोण सोमवार करतात तर बिनमटाच स बिनमटाचं खायचं तिखट मीठ काहीच खायचं
हा हा हां नाही उरतनाथ पण तसच असते ना
हम्म
ह
कोणकोण इच्छा कोणकोण पहिलेच्या बायका आमच्यातल्या करत त्या बिनमिटच हा